हॅलो!
हा हॅलो!
हा बोला की.
हा प हा पूजा काय नाही, काय मग. कसं चाललय, आषाढाचं काय नवीन तयारी?
म आषाढ महिन्यामध्ये काय नाही बघा, आषाढ महिन्यामध्ये आमच्याकडे नॉनव्हेज खूप असतं. कारण श्रावण चालू होणार म्हणून सगळे जण आधीच खाऊन घेत्यात, महिनाभर खायचं नसतय मग.
नॉनव्हेज काय?
अस असतय आमच्या
नॉन व्हेज वर जोर असतय.
नॉनव्हेज वर लयी जोर असते, म्हणजे खूप म्हणजे, खूप नॉन व्हेज. म्हणजे सारखं नॉनव्हेजच खायचं आषाढ
त्याल नव्हत.
काल काय नव्हतं, काल घरात कोणच नव्हतं ना, आ आमच्या सासूबाई गेलेल्या दिंडीला ओ.
आ हा!
त्या नसताना कसं आणायच? त मग आम्ही काल जरास संडे होता मं मुली म्हणत होत्या बाहेर जाऊया, बाहेर जाऊया बा एक पाकीट. म्हणून मुलींना काल बागेत घेऊन गेलेलो, मं नाष्टा केला. होता की पाऊस थांबला ना.
तो थांबलेला पाऊस दोन, एक दोन, तास थांबलेला तेवड्या वेळ जाऊन आलो आणि घरी आल्यानंतर आणि मोठाच चालू झाला, असं झाल होता पाऊस. हम चागले कंटाळलेले हे ना लय दिवस झाल आम्ही कुठं बाहेरच गेलो नव्हतो. आणि आ मिस्टर. पण ह्या गावाला त्या गावाला नव्हतेच ते मुलींसोबत वेळ घालवायलाचं नव्हता त्यांना वे
आ हा हा हां!
काल गेलेलो मग येताना आपण, आमच्या दीरांसाठी आम्ही नाश्ताच पण आलेलो घरी.
त्यामुळे काही नाही खायच, आता उद्या मंगळवार, बुधवार हाय दोन दिवस करायचं काहीतरी. हूं तुमच्याकड काय असते आषाढला म्हणजे असं?
आमच्या इथ खेकडे जास्त असतात.
हो हूं आमच्या घरी सगळ्यांना आवड त पण मला बनवायलाच येत नाही खेकडे जरा मला रेसिपी सांगाल का खेकड्याची?
खेकड्याची रेसिपी हो्य.
हा.
खेकडे करताना म्हणजे आता खेकडे आणायचे आधी. धुऊन घ्यायचे स्वच्छ करायला येतात का खेकडे तुम्हाला.
नाही हो साहित्य खेकड्याचे.
तुमच्या मिस्टरांना.
नाही येत. कोणाला येत नाही खेकडे आम्ही आम्ही आणतच नाही आमच्या नंदुबाई आहेत एक बेळगावच्या. मग त्या आल्या की तेवढंच कधी तर आणायचं होते त्याच करतात त्या स्वच्छ. त्याच बनवतात आम्हाला कुणाला येतच नाही असंच आहे.
होय खेकडे स्वच्छ करायच. मग स्वच्छ करून मिळत असतील तर मग स्वच्छ करूनच घेऊन यायचंय. ते करून देतात कि हा स्वच्छ करूनच देतात ती लोक हा.
हा हा.
कट करूनच आणायचं. आणि ह त्याला मालवणी मसाला तयार करायचा म्हणजे नुसतं खोबर. पळ हम्म आणि. आपलं लाल तिखट कांदा.
हा.
लसूण खोबरं कोथंबीर बाकी दुसरा काय मसाला घालायचां. म्हणजे ते. अ दुसर नाही त्याच्यात
नाही र
धन पावडर हा धनजिर पावडर एवढंच घालायचं बाकी कुठला मसाला घालायचा नाही. नाहीतर मालवणी मसाला पकेट हम्म असं करायचं.
हा हा हां ते मालवणी व मला खेकड्याचं पॅकेट मिळते का चिकन मसाला पण मिळते बघा मालवणीची. क असं ते घालं तर चालते का कुठं घालायचं.
हा ते.
हा.
चालतय चालतय किश मसाला आणि तो.
हॅलो!
हा हॅलो!
हॅलो!
हा हॅलो इते काय ऐकू? हॅलो हा हॅलो!
हां बोलाकी.
मालवणी फिश मसाला येतोय ना.
हा हा.
म्हणजे पाकिटच मिळते ते आणलं तरी चालत.
हो काय.
हा ते घालायचं आणि लाल आपला बुक्का पुढाु. बुक्कापूड घालायची म्हणजे. लाल तिकट हा. नाहीतर मसाल्याचं तिखट घालायचं नाही नाहीतर टेस्ट बदलत त्याची. नुसतं कांद्यात फोडणी टाकायचं, तेलात कांदा फोडणी टाकायचं. आणि त्यात थोडा चिंचेचा कोळ घालायचा, किंवा आमसूलचा कोळ.
हा.
आणि हे तिखट, हळद, मीठ घालून आणि हा मसाला घालून खेकडे शिजवायचे, छान लागतात. अर्धा तास, अर्धा तासच शिजतात खकडे, आणि रस्सा पण चांगला मिक्स भरून येतोय एक सारखा.
हा हा.
खोबरंच असतय ना, ओलं खोबरं वापरायचं.
हा हा.
हा, त्याला चव छान येत त्यानी तिखट जरा जास्तच घालायचं, मीठ आणि तिखट, म्हणजे आतपर्यंत जरा जातय, ते मूर्तय.
हा हा हा.
असं असतंय, आणि खेकड्याच्या हा, तेच नांग्या मोडून घातलेल्या असतात, आणि छोट्या नांग्या असतात ना त्याच्या त्या चेचायच्या हा, म्हणजे त्या चेचायच्या, किंवा मिक्सरला करून घ्यायच्या त्या आणि त्याच वरचं पाणी काढायचं, आणि हे खालचं असतं ना जे त्याच हे पडलेला, चव पडलेला, तो एका साईडला काढायचा. हम्म, आणि ते पाणी आपण वेगळा रस्सा करू शकतो. ते घेऊन आपण आता हे खेकडे शिजायला घातले ना, त्यातच घालू शकतोय आपण.
होय.
ए वेगळा रस्सा कर करून पिणार कोण असेल तर ठीक नाहीतर मग ह्यातच घालायचा, म्हणजे हेच एकसारखं आणि जरा चांगलं होतय. एकच होतय खेकड्याचा रस्सा. चांगलं
हा बोला की, ब्रेक झालता आवाज.
त्याला चांगलं येतेय, चव पण चांगली येत्या. आणि सारखं घट्ट पण होत रस
होय, हम्म.
चव छान येत्या, म्हणजे हे लहान पायाचं त्यातच घातलं तर.
हा म्हणजे सगळा एकच केला तर चालतय.
वे वेगळ केलं वेगळं केलं तर
हा हा हा.
हा हा, आणि ह्या दिवसात खायला छान वाटतय ते म्हणजे कारण मटन चिकन तर वर्षभरच मिळत असतय. खेकडे फक्त पासाळ्यातच मिळतात ना.
हा हा.
हम्म.
ट्राय करते, जमलं तर बघते ट्राय करून रेसिपी, स्वच्छ करून मिळाला तर ठीक. कारण ते स्वच्छ करायलाच येत नाही, ते स्वच्छ केलं तर चांगलं लागते न्हवं खेकडे.
होय काय? होय ते ते खरं आहे मात्र आत्ता काय भाजी संध्याकाळची? काय अजून ठरलेलं नाही. हॅलो.
हा बोला कि ब्रेक व्हाय लागलाय व आवाज.
हा, आवाज येईच ना तुमचा.
हा ब्रेक व्हाय लागलाय. आता येतो का आवाज? हॅलो.
हा याय लागलाय, आवाज या लाग, हा यालाय. जास्त आहे तिथं पाऊस नाही.
नाही नाही इथं पाऊस म्हणजे? असं एकसारखं पडत नाही येतो एकदम दहा मिनिटं पडतो. आणि एक दोन तीन तास काय नसतो, येतो दहा मिनिटं पडतो दोन तीन तास काय नसतंय.
होय, इथ एक अर्ध्या अर्ध्या तासाला पडायला लागलाय जोरात पडून जातोय.
हा पडला तर पडतोय जोरात नाही तर नाही एखाद्याच असं आलं की आलं नाही. असं ढगा वातावरणच आहे असं ऊन नाहीे, पण पाऊस नाही एवढा अ हा.
हम्म.
मध्ये आमच्याकडें चार दिवस येत इतका पाऊस झाला, इतका पाऊस झाला, उघडलाच नाही. आणि आता तस काय नाही.
इथं पण आता पडा नाही इथं पण आता श शुक्रवार शनिवार पासून पाऊस पडाय लागलाय.
हां.
अजून तर थांबलेला नाहीे, पडाय लागलाय रेग्युलर पडतोय पाऊस. हम्म, झिरमीर झिरमीर तरी आहेच, बंद आहे असं नाही. हम्, पडून पडून जातोय, आधी नव्हता आधी वाटायल त पाऊस गेलाच की काय असं झाल त.
हा.
लावाय लागाल त आता नाही आता आणि परत गार झालाय गारटा पडलाय सगळा.
हो.
हम्म.
आमच्या इकड नाही एवढा पाऊस, हाय वातावरणात गारपणा. पण पाऊच नाहीे एवढा पडावा तसा एवढा म्हणजे असं एकसारखं पडाय तसा नाहीये.
आणि काय मग? झाड फुलं तेन आता छान-छान भरले असतील की झाडं.
हो खूप छान-छान फुलं फुलं तर इतकी आल्यात म भारी वाटा लागले पा असं झाडां कड बगसा हिरवी हिरवी गार असं. भारी वाटते.
हम्म, देवाला पण फुलं लागत नसतील.
लागत अ आणतो आम्ही तशे थोडीफार, आम्ही काय सगळे झाडाची काढत नाही थोडी थोडीच काढतो थोडी ठेवतो म्हणजे झाडांना पण ठेवल्या छान दिसतो ना झाडून फुल ठेवलेली. ते काढू वाटत नाही, ते सगळे फुलं आपल्याला. होळी ठेवतोय थोडी
ह, ह.
हम्. तुमच्याई, तुमाच्यात पण, झाडं भरपूर असतील ना?
ह. आहेत, आहेत, आहेत. भरपूर आहेत.
कोणती - कोणती झाडयत, तुमच्याकड?
जास्वंदय, चाफा, इंडोर प्लांट् भरपूरयात. जास्वंद आणि गुलाबाची जास्तयत. चाफा आहे. कोरफडीचेय. गवती चहाय.
कडीपत्ता वगैरे आहे का? अस सगळं, लावलंय का?
हं. दोन चार - चार झाडयत कढीपत्त्याची.
हो, म्हणजे बाहेरनं काय विकत आणाच लागत नसेल. घरातला आपला, आपल्या- आपल्या झाडाचा.
हा, डेलियाची आणि आता लावल्यात. ह्या सीजनला डेलियाल येतय ना. गण तात ती फुलं.
हा. म्हणजे आता हया व या् - या महिन्यात लावली की, झाडं म्हणजे असं, हे येत्यात का?
हा, मे महिन्यात ते रिप्लांटिंग करायला लागते. जे याच्या, गड्डया असतात ना? वळव्याच्या पा, वळवाचा पाऊस आला की, त्याला अंकुर येतात. त्या अंकुरा आ म ते थोडं, अगदी वीतभर आपला हा, आपल्या छोट्या तळहाता एवढ्च वर येतात ते. ते आले की न कट करून, दुसऱ्या ह्याच्यात लावायला लागतय, कुंडीत.
हा, हा.
दुसऱ्या कुंडीत लावल्यावर मग ते वाढतय. ते दोन- तीन महिने घेतय वाढायला. आणि त्याला मग च्या एक, दोन किंवा चार फुलं येतात. एकीका झाडाला.
होय.
ह. आपण व्यवस्थित जर काळजी घेतली ना, तर मग जास् त पण येतात. पण कस होतय ह्या आता दोन महिन्यात, पाऊस जास्त असतोय. मग कधी- कधी मु तात. ते गोड असतंय ना, जरा. असं मुंग्या पण लागतात. जर नाही आला तर पाऊस. त्यामुळं काळजी आसां घ्यायला लागतं. नाही घेतलं की, म फुलंच येत नाहीत.
हो, हो त्यांची पण काळजी घ्यायलाच पाहिजे. बरं बर ठीक माहिती सांगितल्याबद्दल आभारी आहे. ठेऊ काय?
हो, हो, या एकदा बघायला. आमची झाड.
हा, हा. येईल.
डेलिया कसं असतय, ते पण दाखवते तुम्हाला.
हा, हा. चालेल, चालेल.
चालतंय, चालतंय. ठेऊ का? हा, हा.